बोल.
मग अशी काय झालं माहितय.
हमं.
बारा मिनिटाला फोन कट होताय की.
हां.
त चौदा मिनट गेला कटच झाला नाही तो.
हा मग आपण करायचं.
केलो की मी मग चौदा मिनिटाला बघा नि मी.
हा हा ते एकदा होते कट होत. नाही आपोआप मग आपण बारा मिनटं झाली की कट करायचं.. हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा ऐकूय लगली काय.
याले बोल.
हम् आपण कट करायचं ग मग होत नसले तर ते.
मी केलो की ग चौदा मिनिटाला खरं तसं का होतय ते म्हटलं.
होतं एक एकदा मला पण तसच झालतं मी वैष्णवी सोबत बोलायलतो का नाही. आणि लास्टच होत कॉल आणि ते पुढच. पुढंच टायमिंग चाललेलं. मग मला काय वाटलं पुढच पण कॉल त्यातच व्हा लागलत म्हणून मी तीस. मिनटं बोललो बाई.
म.
मग कटच भ ना की ग मग मीच कट केलो बाई.
हम्म खरं त्याच्यात ते कन्सिडर होत नाही.
नाही नाही फक्त बारा मिनिटच मला तस वाटलं ते. म्हणजे आता हे चालू आहे म्हटलंवर माझ पुढच पण कॉल त्यातच व्हायला लागलं आता. आणि दोघी जण कसं पण बोलतच होत गमही चालतय की आम्ही काय बडबड. तवच..
हं..
तर कुठलं ग ते नाही व्हायला पुढचा कॉल ते एकच झाला..
वैष्णवीला किती आले मग..
तिला यायलाच नाही म्हणाल त बाहिती..
का..
काय माहितीय आताच फोन लावायचांय तिला.. आणि नंतर करतो.. तिला ते बँक डिटेल्स घालायचं कळण आटतं काय ते..
असं कसं कळ नाही त्याच्या दृष्टी की..
ते सांगितलेल मी मग तिचं पे.. र पण होत मग झाल्या तर.. ते दहा तारखेला संपणार होत..
काय करायला ते आता..
ती इंजिनियरिंग ला..
हम् हम कुठल्या कॉलेजला..
ती कोल्हापूरच पुढं आहे बाई ते.. काय ग नाव आहेती चां.. का. काय हाय बाई कोल्हापूरच्या पुढे आहे बघती लक्षात येई ना माझ्या.
कुणाच आवाजाला का शिर्याला कोण विचारायला
होय मित्र.
ह् आणि तेी हिच लग्न झाला जाय नव्हत शू
कोणाच.
माझ्या मैत्रिणीच झालं की ग मानसचं का.
कोण माणसी.
तुझी मैत्रीण ग ती माझी मैत्रीण होती बघ. तुझ्या मैत्रिणीची बहीण माझी मैत्रिणी होती बघ.
माझ्या मैत्रिणीची बँक कुठल्या गावची.
काकश. अको का कुठलं गाव त्यांुचा अकोच वाटतय
काय माहित नाही फोटो पाठो बघू आहेत का फोटो
फोटो इन्स्ट आहेच वाटतं पाठवतो
कोण लक्षात ये ना भाई लक्षात ये ना ग कोण
हम्
किती जणांचे झाल्यात ती ऋतू ज्या होती माहितीे काय तुझ्या वर्गात
हम् सखर कुड लाग
तिझं झालं तिझ भावाचं झालं ना मग परवा लग्न
भावा तिचा साखर पुडा घाला ग
तिचं काय माहीत नाही तिच्या भावाचं लग्न झालं परवा
अ हा
पप्पाने झाातलेला मांडू
हम हा
आरतीच्या बहिणीचं झालं
तिला मुलगा झाला
मुलगा पण झाला
मग अजून कुठे लग्नात जायस तू तिला मुलगा झाला
हम् हम त्यां आलं तिथके त्यांनी पप्पाने मांडव घातलेली दारात त्यांच्या
हा आता बी पडवा ह्याच सात महिन्याचं गेलं ते पण पप्पानीच खेळत वाढते
काय माहित नाही ग ते काय माहत नाही ते लग्नाच सांगायला ती आरती आलेली घरला
ह हां
म्हणून माहिती दे आम्हाला ठीक आहे माहीित नाही बा
ह मुलगा झाला क आत्ताच झाली पंधरा दिवस झाले अस पंधरा वीस दिवस
हां असेल रालं असेल बाकी कारण
सांग ऐक गला मर
आता दहा ला जाणार आहे नंतर
आज जाणार आहे
होय आजच घ
मला वाटलं काल सपाातारी जाणार होते तेी
नाही नाही आज जाणार आहे आता नंतर दहाला
खायला काय केलासा का तिला
काय नको म्हणालागली खायला
का
काय ग कधी खाणार आता संध्याकाळी काय जेऊन जाणार ते नाही आणि खात पण नाहीत तने काय ते जेवण जेवलीत की तेवढंच की ग खायला त्यांना टाईम कुठं असतोय
गाडीतसली खायचं जलाई
अ भडंकीिलायस
अं
भडंग
हम्
तेच की दुसरा निका आहे
येणारर का ओमती काय
आता आज वार रविवार न सोमवार एक दिवस मंगळवारी येतील रात्रीपर्यंत आणिने काय
अ का नाही
अग तुझा फोन मला आत्ता आलाय बघ हॅलो बघ कि ये हे बघ श्रुती पाटील आता कॉललाय
ते असं कावा उभीचचते नाही ह ते म्हतेच टा आपण बघकीी त
आता तुला ते झिरो झाला असेल बघ
झाड मला ठेव उशर मला ठेव
तो मगाचा मला आत्ता आला
तुस बताते
काय माहितीती बाई
शनिवार देार अस
काय माहिती
तर शनिवाराकड कोराचा काही संबंध आहे
त्यांच ऑफिस प बंद असते वाटत का ते
हम्म काय
ऑफिस बंद असते वाटतं ग
हम्म
आता आमचं पण ते हे बंदच झालं
काय झालं
आमचं ते यायचं ग व्हॅलिडेशनचं
कलंज
म्हणजे ते वाक्यांचं करायचं येत होतं की
हा हा
ते बंदच झाले
हा
काय माहिती काय इश्यू आलायवटतं त्याला
हा
मग ते त्यांनी सांगितले त्यांना खं ते आता उद्या होईल
हम् ते आलं तर बरं होतंय ग टेन्शन नाही
हम्म ते यायलाजे
हे उगीच सतरा जणांच्या पाया पडा.
हम एवढं काही नाही सोड हे पण वाटतत.
मर तरी प.
फोनवर बोलाय. जरा माणसा टाइम पण पाहिजे. तेच किती माणसानी समजून सांगण्यातच टाइम जाते.
हा. मग ते खेड्यात प्रदेशाने कोण असतो तिथे.
ण. हा हात दिलोघ. ठेवलं बघा तही. फोन ग पाहिजे पप्पाास नि.
अपला.
त्यांचा आणलेलं ना तुलाव म्हणून बोलायला. मग तु का लागनच की मता जाणारच वडत देऊन आलो मग फोन
मग आता ते बी अर्धवटच झालं.
मग काय करू आत्ता.
त्याच्यावर न कराय नाही ना तुला मी पण काय केलो.
कुठल्या फोनवरनं.
ह्या नंबर वरन.
काय माहित.
ऐंशी वर ऐंशी वर केलोय ग चौऱ्या एकोणपन्नास वर कराय नाही. ऐंशी वरचे पण ती हा हा.
हा ऐंशीवरर एकोणपन्नास वर होतच नाही ग ते त्याचं लिमिट संपलंय.
हो.
हा म्हणून तर ह्याला मग मी रिचार्ज मारलोय,
हा.
नाही ते त्याच्यावर पण झालं असत म्हणून तुला पप्पांचा कर म्हटल फोन आता दुप, वापारच असतात न खरं ते काय विना न. आता माझं पण अ. पाच झाल्यात पप्पांच्या सोबत पप्पांच्या फोनवर. आता तुझ पाच होतात आणि ते मै. तरी नाही तिज काल मी तिच्या्यासोबत बोललो.
हं.
मग आज बोलतेय ती संध्याकाळी माझ्यासोबत.
आध.
मग पंधरा होतात मग एक वैष्णवीला एक सांगतो.
हम्.
आणि कुणाला तरी मग सांगायला पाहिजे.
ह्.
ह.
ते बरोबर झालं तर हे होते ग ते आता मधीच अस फोन हेवा लागलाय बघ. त्या मगने चिडगून रूम.
नक नकोच वाटते करायला ते. होय तस नक्कोच वाटतेय तुम्ही ते करायला.
हम्म तेच सांगाले काय.
असं पटापटा झालं तर काय वाटत नाही.
हम्म. एक तर त्यांना हे थोडं समजून सांगायचं आणि करायला लावायचे आणि हे होते
हा आणि ते माहत असणाऱ्यासनी कसं कळतंय ना बा आणि मग होत्यात